हॅलो हां बोल हां बोला.
हम् काही नाही आता चहा करत आहे.
हो काय.
चांगली हो भद्रकवाली चाय आहे.
हो मग काहीत झालं ना टाईम चहा चा.
म आता काय मला लवकरच चहा पाहिजे.
हो हो तही नाहीत काय त माणसांच तसच हाय.
हो चार वाजलेची बस सुर होऊन जात. त्याला चा ठेवा चा ठेवा.
मग काय त चहा झाला की आपल्या आपल्या कामा लागतात झाडजूळ भांडे.
बर आपले काम. चालेतात तरी काम चालू असतानी पण मी बोलणं सुरू ठेवत असत.
हो कामात कामातही बोलता नई.
हा कामात पण म्हणजे चालूच ठेवतं.
मग आमची बाई ना र खाली र र हे नाही रेंज नाही ना तुमच्या इत रेंज अशी नई.
हो आमच्या घरातच रेजय! तुम्हाला बाहेर जायाय लागतय काय की वर? हा कॉ हा मोबाईल घेऊन जाय.
हा वर काय बाहेर कुठे जाता माया कोणादेखत बोलण हे आम
गप्पा लागले की बाई मी दोन, तीन घंट्यापासून बोलून राहीले
ह ती दारच्या चौकात चांगला एक तर आमच्या बाहेर मस्त चौक एक परी मोठा.
हौ का. नाही नाही चांगलय म्हणा आमच्या घरातच रेंज
ह आपल्याच गोर या माडीवर ह् चालू द्या मग हे.
असं बोललं की थोडासा कुटकुट कुटकुट करतातच कोणी ना कोणी. तिथलाही वेळशी बसेल आहे घं एका तासापासून. हा होतेच ना.
हा आपण ना ते येल फोनवर आहे म
आणि घरामध्ये सगळ्या घरी येतो ग. होय तुला हो म्हणलं ना. आणखी काय.
आता काही नाही बा आमच्या आता बायाका यायला त मग पीठगिरनिम. दळलं काढतो मग मी रिकामी सासूबाईतो. सुनबाई कामं घरात कामं करतात.
म्हणजे तुमच्या इथ चक्की हाय काय पिठाची.
इडलीचं, ढोकळ्याचं असं हं. हा ते सगळ्याच देतं मग दळून इडली, ढोकळा. हा साखर, मिरची असं जे जसं लागलं कोणाला तस तसं
हम घरीबासल्या तसही काही ना काही पाहिजे म्हटलं बिजनेस महिलांना.
त समजा एक प्रकारचा
हो उद्योगच आहे आणि काही ना काही उद्योग पाहिजेच महिलांना.
हा तेच ना आता आपण कसं आ आ आधी कामात होत आता थोडस म्हणजे सून आल्यावर थोडस रिलॅक्स.
रिलॅक्स होते आता कस थोडे जास्त काम नसतात एवढे एवढे समजा कामा नसतात समजा जिम्मेदारी सगळी ते घेतेेत.
हा हा रस्के काम नाही आता. कामात आहेत पण हम्म आता स्वयंपाक वगैरे डिपार्टमेंट तिच्याकडं आपण वरच काम करा त काही दळलं कळा आपल्या घरा आपली दळण कळा
हा बरोबर आहे.
बाबा
ह हे तर काम एक नंबरचय पहिला.
बाप्पा हिंग आताही घोराय आहे ना माजा जवळ च् मग तुम्हाला ऐकू आलं असण पडला आता खाली हो म्हणून वर येत काय ते
आवाज आहे का? माझ्या घरी तसेच माझ्या मुली म्हटलं आधीच्या माग माग, माग, माग
मग काही त लहानपोरीच तसच आहे ना, आपण वरा लागत मग आपण काय का फोनवर बोला आणि त्यालाही पाव
नाही लक्ष द्याच लागते त्याच त जोपर्यंत समजदार होत नाही. समंद
हा ते आता सध हा सध्या त्याला पळण समत नाही ना.
कसं लेकरायला काय समजते, वर म्हटलं तर वरच चालय जाती.
मग हा आता हा आता या गॅलरी त्यातून पळू शकती
पळू शकता आता काही पहिल्यासारख्या जास्त बारीक खिडकी
नाही बाय मोठी आहे त्यातून लेकरू आमच्या गॅलरी तून लेक मोकला खाली खालीच पडते.
खालीच पडते आता मोठ्या निघाल्यात ना डायरेक्ट लेकरू म्हटलं त्याच्यातून
निघते निघते पूर्ण निघते मग त्या तशच आहे आमच्या त्याच्यान मग तुमच्याशी बोलाय लागते काही त्याच्या इकडे लक्ष द्याय लागते.
बरोबर आहे ना लेकराच्या इकड लक्ष द्यास लागते बरं म्हटलं. म्हटलं लेकर हे आता फर्चीच पहिलं तरी माातीच घर होते ना तेव्हा म्हटलं पडलेच. वाटत नव्हत म्हटलं पण आता हे स्टाईल फरची हे ते आहेत ना म्हटलं तर त्याच्यामुळे लईच लक्ष द्याय लागत म्हटलं.
मंग तेच ना झाला एकदा ते बाईला झालं तर काही येते का वापस
म्हटल सगळे घटना घडलेल्या आहेत म्हटलं, आता मीच अ माझ्या माहेरी गेली होती. म्हटलं माहेरी ते नाही तो एक मुलगा म्हणता पाळण्यानी झोपला होता सहा महिन्याच बाळ होत.
अन् पाळण्यात झोपलं होत आणि आता कशी वर राहत होती रूम त्याच समजा झोप्याच वर होत. खाली घर होतं तर मग त्याची आई खाली अंगण झाडायला आली होती म्हणते बाहेर ह त आता कस मुलगा झोपेलाय पाळण्यांणी आता त्याच्या आईला असं वाटलं असेल की झोपेलाय आणि येतो पटकन अंगण झाडून बाहेरून तर म तिची आई खाली अंगण झाडायला गेली. मुलगा कधी उठला पाळण्यात तून आणि कधी दळकनवानी पडला तर माहिती खाली फरची याचं घर म्हटलं स्लॅपच घर होतं ते त्या काही स्टाईली वगैरे काहीच नवत ते आपल्या बाहेर रोडवरर नसते का आता ख रोड वर नसते काय म्हटलं.
हा तसं चरचरशील
स्लॅबच सिमेंटच ते रोड तर तस होत म्हटलं. मुलगा अस डोक्यावर पडला म्हणतात ना त्याला किती क दूर दूर पर्यंत त्याला दवाखान्यात नेलो अमरावती, नागपूर, वर्धा तिकडे मल खूप खूप दूर नेला म्हटलं त्याला तर त्या मुलंता म्हणजे म्हणजे वाचलाच नाही.
अरे अरे
त्या्या म्हटलं लहान मुलांना तेव्हापासून वाट असं इतकं हे वाटते क की ने खरं एक काम कमी करा. पण मुलाच इकडे लक्ष द्यावा पाहिजे. काम आपल्याला जिंदगी भरसात म्हटलं हे काम काही सुटत नाहीत अखरीपर्यंत सुटत नाहीत म्हट ना
बापा सकाळी सहाले उठसा ते दहा वाजेपर्यंत आज काम.
हातची काम सुटत नाही म्हटलं पण त्या त्याची आई लय रडत होती लहान. बाळ पहिलंच बाळ होतो सुरुवात तिने काही ओळख. का नॉलेज नाही कोणी पाहिणार नव्हतो दोस नवरा बायको.
हा हा ह
असय न ते
काय हो पण मग किती एकदा अशी झवट ना झाल्यार काही हो.
ब पण आप क मग नाही जकडे जिकडे लक्ष द्यावाच कोणती समजा महिला असते कोणी सतर्क राहावा एककाम कमी झालं तर चालते दोन बोलणी ऐकले तर चालतात शिल्लक ते. पण लेकर राहिले असं करु म्हटलं आता लहान मुली मुली म्हटलं आता न्यूज मध्ये आपण ऐकत नाही का छोट्या छोट्या मुली म्हटल दोन दोन तीन तीन वर्षाच्या मुली तीन वर्षाच्या मुली संघ म्हटलं काय घटना घडून राहिल्या.
मग काय तर माझ्या आईच्या मा माहेरली तुम्ही सांगता की असंच पाळण्यातून बाळ खाली उतरलं क नाही. ते आपण बांधत नाही का बाळाले हो त्याची त्याला फाशी बसली ती
हो आहेच ना होतेच ना तसं. हा म्हणजे तो चालला घसरात घसरात खाली त्याची फाशी त्याला लाग
हो मग सांगा कसं काय ते सहा महिन्याच बाळ.
बा बाळाला काय समजते म्हणून लक्ष द्याय लागते बरं. असं कोणती महिला असं बा मी तर कोणती बहिले सांगतो कोणी की नाही बाई आपल्या लहान आहे. त्याला काही समजत नाही लक्ष द्याेत जाई एक काम कमी करा पण आपल्या लेकराजीकडे पहिले लक्ष द्या. मी असं सांगत असतो. प आपल्याला काही कामाची नव नाही धंद्याची काही नव नाही आता कामाला जातात कधी वावराततं बायारे. तमच्या लेखरािककडे लक्ष देत जा म्हणतो. बई पडला होता कोणाचं लेकरू पडलं नका दि असं दारा मला गदर ये क म्हठी नाही बा बाळा उठ हो त्याच्या आईपर्यंत सोडून देतत की पावता ह्या पडला म्हणून याच्या इकड पाहिज
बाय बा तो संमजा तर किती चांग
आमच्या घरी म्हटलं आणि आमच्या घरचे लोक म्हट सर्व माझे सासू सासरे सगळेच जण माझ्या घरचे पण हा.
नाही मग असं असं असले की चांगलं आपल्याला त्याच्या सविषयी आनंदच वाटते की नाही.
ते
असे सगळे जण चांगले असले घरातले की.
नाही मग आपल्याला मग ते तसे समजा पहिल्यापासून असते ना. सुरुवात पासूनच आपण ज्या वातावरणात राहिलेल आहे ना. नाही काही काही लोक काय करतात पडला काय बोलू देत काय घरायला ला का आपल्याला कृतीनच तेवढा आहे.
नाही ते करय पप् ते दुसऱ्याच तरी असलं तरी बाळाच आहे ना.
हा क न काय सम
नाही नाही म ते काय ते लहान ल त सगळेच असते. तेच आहे ना नाही बाबा होना होना. थांब दोन तीन मिनटं राहिला आपलं.
कॉल कारण की त्यांचा कॉल लागतच नाही माझी इकडून.
ते आताय मसाय तै जा.
ह माय याच्यावर आली ते खूप काही उचलले नाही तिचे. वहि ते ते आपल्याशी बोलून घेते मग बोलतच नाही. मग तेच ना मला आले त तुमचा चालू होता की नाही त्यावेळेस तीन पण आले तिथे.
आता बी नाही का कॉल चालू होता ना आता मी तुमच्याशी बोलत आहे ना आता कॉल चालू आहे मला
बाय त्या मसाबचा नाही शोधला ते ही. बरं लायाना बिचारीे आपण तस नेहत लायाबद्दल काही नाही मग तू
मग अरे तुम्ही लावले शकत तर कसं तुम्ही उचला ना तुमचा कॉल आम्ही उचलो राहिलो आम्ही पूर्ण टार्गेट पूर्ण कर ऊ राहिल आणि तुम्ही आमच्या वेळेस समजा म्हणता की कॉलच नाही आलात.
हा हा मग त्याची जाणीव ठेवा ना
ना आता मी त्यांचा कॉल उचलतच नाही आता तुमच्या सोबत बोलत आहे दोन तीन
हबा हबा आपलेस आपण पूर्ण कोण टाकू पाचचा का दोघीजी.
हा आता करून टाकून जाऊदे तिकडे काही डोकं दोकंही ठेवायला बोलत नाही. मग त्याच्यानंतर मग नवीन मग त्याच्यानंतर मग तुम त झाल्यानंतर मग नवीन बाई पहिल मग तिच्या
बस बस बस चालते होते चालते चालते चालते आज आपण हेच काम करू काय. तुम्हाला टाईम असला तर बर ह तुम्हाला टाईम ह मी रिकामी तुम्हाला टाईम बघा.
हा नाही नाही त्याच्यानंतर मग कसं मी तुम्हाला सांगतो की ताई मग आपण थोड्या वेळानं बोलू.
हा काय हर असं असं सांग जा फक्त काय चालते चालते मी तुमच्यासाठी अकरा बारा वाजता लोके जागी राहते. काय कोणत आता म मला काय धंदा आहे. मी थोडीशी सकाळी लेटही उठली तर मला कध बनन काय?
नाही नाही मी बरोबर आहे तुमचा.
मी तसं काही संकोच करू नका काय.
हो ना आता याच्यानंतर जर कधी आपला टार्गेट भेटला तर मग मी तुम्हा आठव ठेन तुमच नाव घेऊन मला देऊन दे म्हणजे मग तुमच कसं लक्षात ठेन मी की नाही हे ताई आहेत. म्हणून आपल्या सं सगळ्यात पहिला तुम्हाला
कधीही तुमच्याशी आम्ही संपर्क साधतो काय ह.
कॉला मग कॉल चालूच असतात ना
हो नाही होत आम्ही आ तुम्हाला कधीही प्रोत्साहन देतात
हा ना हो हे बरोबर आहे.
ह म्हणजे एकमेकाचा एकमेकाला प्रतिसाद पाहि तेच नाव्हत काय देवा घ्यावा लागते मला काय माझ्या खर्ची देऊनले तुम्हाला मी.
नाही आता तुमच्या घरचं मला काही द्याव लागते कि माझ्या घरच तुम्ही काही घेऊन चाललंय
एक रुपया नाही उलट मला तुमच्याशी संवाद साधून खूप आनंद होऊन राहिला उलट हा खूप आनंद आहे म.
हां घरात म्हणजे घरातले सर्व टेन्शन घरातल्या सर्व गोष्टी सोडट चां फ्रेंडली बोल आणि फ्रेंडली तुमच्या गोष्टी म सांगा माझ्या गोष्टी तुम्ही ऐका. म्हणजे काही जाटवत नाही घरातलं काय आहे काही नाही तर ते बोलायच्या वेळेस ना.
हां बरं ठीक आहे मग करतजा कॉल हा हां ठीक आहे.